हॅलो.
हॅलो.
हा.
हॅलो.
काय हॅलो काय करायलायसा?
हा बोल. काय?
काय करायलाय?
काय काय नाय आं
जेवण झालं का
नाही नाही अजून नाही
तबेत कशी आहे अजून
बा काय काय फोन काय केलंय म्हणजे
का केलंय म्हणजे. बोलायला
तसं नाही करणार, आहे असं म्हणलं म्हणून म्हणलं काय म्हणलं. आ
करणार होती मी तुमला फोन
म माझ्या वर करायचा.
का
शाळेला गेलतीस,
नाहीय
का
अ आज पोट दुखत होतं गेली नाही मी
काय पोड दुकाय लागली. सारखं सारखं पोड दुका लागली. काता
ह् नाही नाही आ तुमच्या बहिणीला माहिती आहे. काय आज हॉस्पिटलला मेलेल
हम्
ब हॉस्पिटल, नेलेलं तिला हॉस्पिटल, मग काय
कूणाला
मम्मीला, मम्मीला
मम्मीला काय झालंय. आणि
ति ज
आता तुझं पोट दुखाल त म्हणलं. मी तुलाच विचारणार मग का तुला नेल तर काय
माझ झालं बरं मम्मीच पाठ दुखत, होत.
पाटे
पाय. पाय
पाय. कशाला न पाय दुकते
काय माहिती, नेलं मग तिला हॉस्पिटलमध्येध्ये दोन इंजेक्शन टोचून आणले.
हा
ह आता टनाट्याना उड्या मारायलाय
बर तू काय करलस
मी काय नाही बोलत. असली तुमच्यासोबत
हम्म अभ्यासाचं काय
आज गेले नव्हते. तरी पण आज गेली नव्हती, तरी पण मैत्रीणीिकडनं, म्हटलं बाई नोट्स पाठव. आता उद्या मार खायला लागेल. म्हणून पाठवलं तिने
बरं बरं
पाऊस चालू आहे इकड, तिकड आहे काय पाऊस
आत्ता थांबलाय
आ आम इथे दो चाल धबा. धब धबा देत
होय, तसंचयच आमच्याकडे पण जरर जायची. येत ढक पडते पड जात.
इथं ढग पडत नाही. ढग नसल तरी पण धाबा धब धबा धाब येते.
हम्
इथे दररोज पडते.
बरं ब बयगगराला आहे.
हम् भैया ट्युशन ला गेलाय.
हां हां हां.
आता येईल नऊ दहा वाजता हा नऊ साडे नऊ ला.
हा.
तुम्ही कधी येणार इकं.
काय न बी अजून काय योगायोग नाही आहे.
हम् मग बापूसोबत पंढरपूरला तर जायचे.
ह ह.
मग काय गिरणार.
गिरणारला जायचंय परत आता नाही लगेच.
दत बोल.
अ्म काम झाले की जायचं.
हम् सतल्या दु आहे का
हाय बरे.
बोलतेय का आता. बोलता.
थोडं थोडं.
हम्म.
अजून स्पष्ट नाही बोलत काय.
हम् विलादाारीिकतोड तोडी ततोड.
वा. ब आई बसल्या वाचत जप कत.
तब्येत कशी आहे तुमची.
माझी काय माझी थंड नाही मला काय.
ला ते एका सच कम्प्लीट करायच असतो त म्हय अस ए.
आम्ही कोणाला कंप्लीट करत नाही.
हम्.
उठे उठायचं पाळायचं काय का होईना ह.
ऐका की इथ इथं आळंदीची यात्रा असते. कि नाही पालखी बसची असते मोशी. त गणची यात्रा करणसत्या.
इचलकरंजी जी याता.
का.
अग ते मशी बसी ग नाही.
आणि ग्रामदवत कोण आहे सर प तचे.
आमचं ग्रामदेवळ तर आहे आहे. अ महादेव मंदिर.
महादेव आहेत काय शिव शिवच्या.
हम.
हम्म यात्रा नसती काय तिथली.
ह. यात्रा भित्र काही नसते आमचं फक्त या असते मसोबाचं. मसोबा मसोबा विसोबा असतील नाही गावातला. तस असते मसोबाची.
मसोबातच का.
मसोबाच काय मसोबाच हे असत यात्रा मिलते आमची. प्रत्येक भागात नसते. अकाड आकड महिन्यात असते अकड महिन्यात जी करते तती.
कामाला जातात काय. हॅलो. हॅलो. आठो हॅलो हॅलो